हा बोल.
म्हणजे दहा मिनटं बोलावच लागत का?
अ रे. किती वेळ बोलू शकतोोर्मेंटमेंट हा बॉलेच तेेत आपल्या नंतर नंतर आपले जे बोलण आहे ना ते दुसऱ्यात जातय आपलं बोलण दुसर दुसर बोलं आपल्या अच ना तुठला तास टाईप करायचा असतो टाईप करायचा कसं समोरला काय बोलतो त टाईप करायच बर सेंड करायचं
हा का
असं असत त्याच्या ड्या जेवाने ये
आताय तुझ तुला काय टाक्स येईल आता
मला आता समोरचे जे बोलत आहे ना ते काय करायचं तेच नाही तिकडे मग चार पाच हजारात
एवढं कधी व्हायचे
नंतर नंतर या तर
चार पाच हजार झाले मग त्याची अमाऊंट येते
ते त आमद्याय झालंचे आम
नाही नाही याची आता समज आता फोन केला आपण रिंग दिली तुला रिंग उचलली नाही ते पण मोजले जातात त्याच्यात फक्त फोनच य हम्म मग आता ये तीस कॉल झाले अ तीस कॉल झाली समज आता आणि आता दुसरं टॅक्सीन मग ते पूर्ण झाले मग त्या जामं तथे का िकण एवढे दोन हजार झाले हो मेहनती उपर आहे किती आपल्या उपर
तास भारी मला आलेले मला आहे ना वाचायचं आणि रेकॉर्ड करायचं.
मला वाॉचस रेकॉर्ड करायचंय माझा त
ना दोन दोन
अरे आहेतऐक ना.
एका कॉलचे किती पैसे म्हटलं तू ऐंशी रुपये आणि ते दुसरे टाक्स आहे त्याचे किती आहे. ह.
त्याचे त्याचे अठरा रुपये.
ज ते तुला नंतर निवात सांग कायर कार्यक्रम तोत कस
जाऊ तुला पटत फोन करतो तीस मिनिटात तीस करून टाकेतो
हो दोन दोन तीन तीन तुझ काम आवडलं ना तुझ
पात्रे वर घ्यायचे
घेऊन टाकायचे पावसा त्याला काय पट्रल मार आहेहिले ना
वलि त्यांनारी पात्री
होत ना वल् फत्रच वल्ले राहिलं ना
या का क्रॅक ब्रेक गेला मग त्याच्यात काय करीत. पर्लिंग टू पर्लिंग एक पाईपाच्या पत्र्या च्या म ना पाळीत पाईप टाकलं आम्ही. दोन बाय दोन चाार ते पाय पत चाल होते मग.
तस तस चालयचं मग
अंड्यांत शेडी मोठं शेडी र
कोणच ते.
गावातलंच.
होा का.
हम्म.
बरं आहे मग काय कामच भेटलं कोणी गईल.
जोडीदार आहे ना घेतलेले.
हा का ते म कधी का..
करू ना तुझपी..
अरे माझं करू ना म्हणजे मुलाग मा आता सावलीत का नाही किरकोळी..
उज्जेनला जायचंय मला.
हा.. आरं पण माझं तर किरकोळ आहे, आरे पण माझं क
मंगळवारी निघणार आहे.
अरं पण माझं किरकोळ काम म्हणतो, मंगळवार जाऊ दे! ह.. हम.. अरे माझं काहीच नाही. मग आता काल गेलतो, मी पण काल लाईट गेली. त्यामुळे
दोन मिनिटं थांब, फोन करीत तुला.